हा येतोय रेआवाज माझा? येतो ना काय म्हणताय?
काय नाही हे काय बसल्यात.
हो हो बोला बोला. हा तुम्ही मागाशी काय बोला होतात ते वळवणचा पण बोलत होतो ना मागाशी, हं तोच विषय पुडे हा कंटिन्यू करुया हा,
हा ते वर्गन म्हणजे, ते शेतामध्ये मच्छी येतं ना शेतामध्ये म्हणजे इकडे नदीआणि शेत जवळ जवळच आहेत ना, मग ते अंडी म्हणजे शेतामध्ये पाणी असतं. म्हणजे ढोपरा पर्यंत पाणी असतो आपल्या तर मग, ते मच्छी म्हणजे ती सगळी मच्छी जे अंडी द्यायची असतात ना. ते म्हणजे नदीला खूप पाणी असतं ना तर मग नदीमध्ये ते अंडी सोडू नाही शकत मग त्यांना कमी पाणी लागतं कमी पाण्यात ती, डी सोडतात तर मग ती सगळी मच्छी शेतामध्ये येतात. तर मग ती शेतामध्ये जातात सगळी, ली माणसं पकडायला. मग ते पकडली ना? त्यांच्यात अंडी असतात, अंड्याच म्हणजे असं आमलेट कसं‌ असं जो करतो. हो ना तसं करतात. आणि ते खायला म्हणजे कसं वर्षात ना एकदाच खायला भेटतो ना तो.
भेटतो हा बरोबर.
परत पुढच्या वर्षी वाट बघायला लागते त्याची‌.
हा बरोबर ते हा हा बरोबर कारण ते कस पा पाऊस पडल्यावरच ते सगळे मिळत.
हो पाऊस पडला ना, म्हणजे आता कटीन्यु दोन दिवस आता पाऊस पडत असताना कपाती वजभण चढते.
चढते हा बरोबर.
मग ती चढली का मच्छी मारायला जातात ते मारून ज्या माण गोन भरून भरून एवढे हणतात मच्छी
हो बापरे. मग तुमची मजाच असेल मग तेव्हा मच्छी खायची.
मज्जाच असते आणि खूप भारी पण लागते ना अंडा भेटतो आपल्याला वर्षातून खायला.
त्यां ना बरोबर बरोबर. हम्म हम्म छान हम्म ते गा त्याला गाबोळी म्हणतात ना त्याला. मच्छीच्या अंड्यांना हा.
एकदम मोठी मोठी अंडी असते ना कुठल्या कुठल्या माशात ना काही काही मोठी अंडी असतात तर त्यांना काही लोक का बोलतात गाबोळी. आमच्या इकडे अंडी बोलतात हा पण प्रत्येक का समोर तशी भाषा वेगवेगळी असते.
वेगवेगळे
गाबुली बोलते परत अंडी बोलतात तर कसं वेगवेगळ बोलतात. ह हा आणि मग एवढी मच्छी आणली मग ते करायचं काय? मग ज्याची ची ना आपल्या जे नातेवाईक आहे मग त्यांना देतो चार पाच यांना, चार-पाच यांना, असं वाटून जातात ते म्हणजे संपून पण जातात आणि मग राहिल पण नाही आणि मग त्यांना पण बरं वाटतं ना की हा आपल्याला देतात. आता त्यांच्या घरातलं कस कोण जाईत नाही ना.
तेवढंच त्यांना देणं
हो मग ते फुकट घालवण्यापेक्षा काय द्यायचं. आम्ही काही विकत वगैरे नाही ना मग एवढी मच्छीची काय करायचं काय मग नातेवाईकांना द्यायचं.
द्यायचं हा बरोबर नाही चांगलंय हम्म. ह ह हम्म.
ते कसं वर्षात ना भेटतय आपल्याला तर देऊया आपण पण खाऊया दुसर हेला पण देऊया.
देवुया ना खरच आहे हा बरोबर बरोबर ते.
परत खेकडी पकडायला पण जातात आता. पाऊस पडला ना कि ती खेकडी बाहेर निघतात सगळे शेतातली.
हा हा हा हा हा.
ते गवताच असत ना गवत.
हम् हा हा.
ते, ते नेतात, ते बिल काढतात ना ते बिलाच्या आतमध्ये न्यायला येतात. ते. ते म्हणजे ते‌ खेकडी आहेत ना- ते वर्षभर म्हणजे वर्षभराचा खाना त्यांना घेऊन ठेवतात बिलामध्ये आणि फ क्त ते पावसालीच बाहेर येतात, असं नाही बाहेर येतली
हा हा हा, बरोबर आणि शक्यतो ते रात्रीच पकडायला जातात ना लोकं?
हो, रात्रीचीच ती निघतात जास्त बाहेर. काय त्या एक दोन, एक दोन असं गावात पण येतात आमच्या. हो आणि बारीक पोर ना काय करतात, त्यांच ते आंगळ आहेत ना ते मोडतात आणि मग असं दोरा वगैरे बानतात आणि त्याच्याशी खेलतात. म्हणजे ते चालतात ना, तर त्यांना पण मज्जा वाटत.
ते बरोबर बरोबर.
आणि ते त्यांचं आंगळ तोडल्यामुळे ते काय ते त्यांना चाऊ पण नाही न शकत ते.
चगत हा भर
हा, मग हे हातात धरतात मग ते चालतात, मग त्यांना पण मग खूप मज्जा वाटते.
मज्जा वाटते, हो बरोबर आहे.
आ नदीमध्ये पण असतात चिंबोऱ्या.
चिंबोऱ्या हो हो, हा हा हा.
त्या पण भेटतात, हा त्या प पण रात्रीच मारायला जायला लागत.
हो काय, हा ते रात्रीच भेटतात बरोबर त्या आणि ती कोलंबी पण छान लागते ती.
हो, हा, कोलंबी पण भेटते आमच्या इकडे. पण जास्त नाही ना इकडे म्हणजे कमी प्रमाणात आहे. मच्छी तशी जास्त आहे, कोल बी, चिंबोऱ्या अशा कमी प्रमाणात भेटत्यात. खथाडीची जी समुद्राची ती खाडीची चिंबोरी असते ना, तिथ खूपच भारी लागते. म्हणजे भरलेली असत्यात, काय काय. हा, पण त्या कोलणी असतात ना त्या आपल्याला देत- नाही असं एखादी भरलेली देतील- का दोन तीन पोज्या देतात अशा देतात.
हा, हो नाहीच देत खरंच दे. कारण, लोकांना त्या पद्धतीत तशाच लागतात ना, त्या भरलेल्या तरच त्याची चव लागते.
हो, मग ते एक एखादी देतात आपल्याला आणि नंतर दुसरे दोन तीन ते देत- नाहीत.
देत नाही हो,
आणि खूप महाग हो आणि खूप महाग आणि आपल्याला असं क- धी समजत पण नाही ना कुठली भरलेली आहे, पण त्यांना बरोबर समजत. जत, त्यांच कस ते रोजच असत ना, मग त्यांना- ते समजत पण, आपल्याला नाही एवढा समजत. काम करताना तिथं फोडून तर नाही ना बरवू शकत.
शकत, हो, हो, तेच आहे नाही नाहीच देत सगळ्या भरलेलं नाहीच देत.
नाहीच देत ते, एखादी देतात आणि मग ह्या महाग पण खूप देतात.
हं, हं, हं, नाही खरंच आहेच. हम्म
हात सगळं आता मच्छी चिकन मटन सगला महाग झाला भाज्या वगैरे पण कि मो
हो हो हो हो हो हो नाही पाऊस पूर आला ना त्यानी सगळं महाग केले बऱ्यापैकी,
हो आमच्या इकडे पण आलेला पूर.
हा काय तुमच्या घरात वगैरे पाणी गेलं होतं?
आम ना आमच्या घरात नाही गेलं पण दुसऱ्यांची जे खाली घर आहेत, ना त्यांच जात. पाणी आमचा हाहा हो‌, नदी कशी जवळच आहे ना, पण आमचा घर असा उंच आहे म्हणजे पहिल्यापासून पा येतोच ना म आता जी नवीन नवीन सगळे घर बांधलेत ना ते सगळ असं उंच उंच बाधले. म्हणजे पाणी यायला नको म्हणून, बहतेक बहुतेक. तर सगळ्यांची उंच उंचच आहेत घर पण काय लोकांच्या असतात ना जे बांधलेत नाही जे जुनी घर आहेत.
श दर्शना
त्यांच्या घरात शिरत. पण ते पैसे पण पाठवतात म्हणजे देतात ते फॉर्म येतात. ना भरायला ज्यांची नुकसान नुकसान भरपाई ते करायला येतात. तर मग भेटतात.
हम्म हम्म हम्म
काय देतात.
देतात हो हो हो पण ते काय नुकसान थोडे ना भरून निघते तेवढुश्यान
हो येवडूशा बक्षात काय निघणार आहे, सगळं तर आमच्या पाटी तिकडे घर आहे. त्यांच्या घरात तर बेड वगैरे सगला त्यांचा जाम नक् ठेवणार तरी कुठे ना, आणि एवढ्या पाण्यात आणून दुसऱ्यांच्या घरात सगळं सामान ठेवणं पण एखाद आपण ठेवू शकतो, सगळंच नाही ना ठेवू शकत. आणि परत आपल्याच घरात आला तर, आपण कुठं ठेवायचा?
ठेवायचं हो. नाही ना बरोबर आहे. हा आणि मोठ्या मोठ्या वस्तू, पटापट नाही हलवता येत आपल्याला.
नाही छोट्या छोट्या कसं होईल. त्यांच तर पूर्ण असा बेड वगैरे लाईक
हम्म, बापरे! ते पूर्णच
फ्रीज मध्ये, फ्रीज मध्ये, फ्रीज पण त्यांनी बेडवर ठेवलेला. तरी पण बेडचं नुकसान.
हम्म. पण ते पाणी जेवढ्या लेवलला आलं असेल ना तेवढ्या वरती. सगळं हम्म हम्म हम्म., आमच्या इथं पण म्हणजे बऱ्यापैकी पा पाणी भरलेलं. असं.
हो का? तुमच्या इथे पण येतो का?
हो हो हो. म्हणजे आमच्या घरात नाही आलं, पण मस्त मार्केट मध्ये वगैरे भरपूर, मार्केट जवळ आहे ना आमच्या इथं नदी पासून. तर मार्केट मध्ये बरचसं पाणी शिरलं होतं, आमच्या इथे पण.
हो का?
हम्म, मध्ये दुकानवाल्यांचं भरपूर नुकसान झालं.
हा पाऊसच तेवढा झाला तर, पाणी पण येणार ना आणि धरणामध्ये पण सोड
हम्म, सोड हो हो म्हणजे वरती जास्त डोंगरावरती जर प जास्त पाऊस पडला, तर पण तो खालीच उतरणार. म धरणं धरण भरलं की, म ते पाणी सोडतातच.
सोडतातच. आणि अगोदर सांगतात पण कधी कधी की पाणी सोडणार आहेत. मग कशी तयारी करून ठेवता येते ना. पण कधी कधी तर, रातो रात तसं पाणी वगैरे सोडतात. भरती वगैरे अस ल की मग सांगतात ते. पण आपण ठेवणार तरी कुठे तर ज्यांची उंच घर आहेत, त्यांना काय नाही वाटतं. पण खाली घर आहेत त्यांना त्यांचं नुकसान होतंच ना.
होतं, हो बरोबर आहे. हम्म. नाही आमच्या इथे कसं, नदीपासून मार्केट जवळ आहे. असं म्हणजे वस्ती नाहीये, हा वस्ती नाही आहे तिथे. मार्केट जवळ आहे नदीपासून हा त्याच्या, हो हो खूप मंडे सात, आठ फूट पाणी होत तिथे दुकानांमध्ये, हो हो. म्हणजे एवढा चिखल गेलेला की, तो फावड्याने काढत होते ते लोकं.
हो मग चिखल पण खूप भरतो आणि ज्या म साफ सफाई पूर्ण करायला लागते ना मग.
हो हो. नाही ती आणि माती पण चिकट ना. सगळे घाण पाणी सगळं ते
ज लामख ते बंगलोर, म्हणजे दुकानवाल्यांचं जास्त करून असं हा.
इथं पण चिकखल वगैरे खूप झालेला. असं अंगण्यात वगैरे पण आणि ज घरात झालं त्यांना तर जामच.
जामच हो हो एकदम म्हणजे माण माणसाचे हाल खूप होतात तेव्हा तर. अक्षरशा. आमच्या तिथे जवळ-जवळ दोन दिवस, दोन दिवस पाणी होतं दोन दिवस. म्हणजे लाईट नव्हती, काही नव्हतं खूप म्हणजे हे झाल
हो का इथं पण एक दिवस नव्हते लाईट. नंतर दुसऱ्या दिवशी आली लाईट.
होका नाही आमच्याकडे दोन-दोन दिवस नव्हते तिसऱ्या दिवशी पण एकदम संध्या रात्री आल सात-साडेसात नंतर. कारण ते पूल अ लाईटचे पोल वगैरे पडलेले ना. सगळं ते पाणी असल्यामुळे काहीच काम करू शकत नव्हते. ठीक आहे, ठीक आहे चालेल हो चालेल हा थँक यू.